हॅलो
हा नमस्ते मॅडम हो हो येतोय तुम्हाला येतोय का माझा आवाज
हो येत आहे ना
नमस्ते
नमस्ते हॅलो
हॅलो कसा आहात तुम्ही आवाज येतोय माझा
हो येतोय ना
हॅलो
बोला ना
हा कशा आहात
बर तू कशी आत
हा मी पण बरी आहे जेवण वगैरे झालं तुमचं
हो तुझं झालं
झालं बाळ काय करतय तुमचं
अ बाारता ना मी झोक्यात टाकले झोकी लावते त्याला
हो तिचं ते जेवण बिवण झालं तिझं
हो जेवण झाले
स्कूल ला वगैरे घेती ती
नाही आज सुट्टी होती पण मग अ काल गेली होते स्कूलमध्ये
हम् तिची तब्येत वगैरे सगळं ठीक आहे ना
हो सगळं ठीक आहे ना तुमची तब्येत काय म्हणते तुझी तब्येत काय म्हणते
माझी तब्येत पण चांगली आहे
हो ना
पाऊस वगैरे आहे तिकडे
हो इकड पाऊस झालाय तिकडं
हो आमच्याकड नाही काल पण नव्हतं आज पण नाहीये ऊन पडलं
हो का बाकी काय बनवली आहे तू आज रेसिपी
आज आम्ही मटकीची भाजी बनवली होती भाकरी भात वरण भात
हो हो तुझं काय फेवरेट आहे
माझ फेवरेट तर चिकन आहे तुमचं
अच्छा अ मला पण चिकन आवडतं
हा
हम् नॉन व्हेज मध्ये चिकन आवडतं व्हेजिटेबल्स मध्ये कोथंबीरीची वडी आवडती परत आळूच वड्या अळूच्या पानाची वडी आवडते आणि पालक शेपूची भाजी आवडती
हो जास्त तुझं तुमचं फेवरेट काय
माझं फेवरेट जास्त चिकन
मला पण तेच आवडत
अय्या पे दोघींची चॉईस सेमच आहे
हो
बाकी फॅमिली कशी मज येते का हो सगळी मजेत जथे तुझे कसे आहेत मजेेत ना सगळे घरचे
हो आम्ही पण सगळे मजेत येत
बर
बाकी आज काय बनवणार मग रात्री जेवण करा
आज रेसिपी बनवणार आहे आ म्ही आज काय बलं चूप बस आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी बनवणार आहे
हा
फोन ला आवाज येतोय का
हो हो येतं येत
मम्मी झोप ना खाली
म म्हणटला की अस तुझं फेवर्हेट तुमचं फेवरेट बनवा ना काय बनवायचं आहे ते
आज फेवर्हिट नाही आज अस काय काल कोणल होत फेवर्हेट आज काहीतरी वेगळं म्हणू वांगेची भाजी बनवू काय
हा अच्छा
अ ती पण फेवर्हेट आहे असं काही नाही ती पण फेवर्हेटच आहे ती पण मला खूप आवडते
ह तूमी कुठं राहता
आम्ही कोपरगावमध्येध्ये राहतो
अ तिकडे सगळे जे चांगलं वातावरण आहे ना
हो हो पावसच आहे पण मग चांगलं वातावरण
ठीक आहे बाकी सगळं बाकी काय
बाकी काय नाही मजेत सगळं तुमचं सांगा तुमच्याकडें वातावरण कसं आहे
आमच्याकडे पण आहे आता ऊन पडलंय कडक
हा अच्छा तुम्ही कुठे राहता
आम्ही पुण्यामध्ये राहतो
अच्छा
हम्
बर घरात किती मेंबर आहे जुजू जिजू बाहेर गेलेत
त्यांची पण तब्येत ठीक आहे ना त्यांची तब्येत ठीक आहे ना
हो ठीक आहे ना
हम् मग तुमचं बाळ काय म्हणजे जात नर्सरीमध्ये का
नाही अंगणवाडीतच जात पण मग येतं तिला फॉर एझाम्पल लिवती परत वन टू काढती मग शाळेत पण अ संडे मंडे बोलतील नाही त्रास वगैरे काही देत नाही बसते बारा वाजता तिचे स्कूल सुटते मम्मी तिला घ्यायला जाते
ह मला वाटलं त्रासवीीस देते का काय
त्रास वगैरे काय नाहीत ती
ह
फक्त देऊन बघ त त्रास काही डेंजर य ती चुप
नाही अशी दिस छान वाटते थ खूप छान आहे
हा अशी खूप छान आहे पण मग ओरिंजलच तर रूप बघितलं ना खूप डेंजर आहे
म या कधी तरी इकडे कधी भेटायला
नकीिकेऊ
मग मला चिकनची भाजी कशी बनवते ते सांगता का तुम्ही
अच्छा मी म्हणजे काळी वगैरे बनवायची का लाल
अ दो् पण तुमच्या हने सांगा म्हणजे असं काय नाही मला जी इझी पडेल ती सांगा
हा मी काळी पहिले काळीच सांगते पहिले कांदा वगैरे भाज घय खोबरं टाकायच खोबरं पण भाजून घ्यायचं प किसून वगैरे घ्यायचं त्याला भाजून घ्यायच आणि मग मग नंतर ते राहत नाही का
तिकट वगैर जास्त नको आहे
नाही मग तुम्ही लाल तिकीट बी टाकू शकता त्याच्यामध्ये लवमिरे थोडे ऍड करायचे परत त्याच्यात थोडीशी कस कस सुद्धा ऍड करायची तीळ टाकत असाल तर तीळ पण ऍड करायची आणि मग नंत तर सगळे परतून घेतलेय का मग नंतर थोडीशी हरभरा्याची डाळ म्हणजे त्याला परतून घ्यायचं त्याला पण परतल्याचे नंतर मग ते सगळं तिला ग्रेव करायची सगळं ते ग्रेवी झालंय का मग सगळं मग पहिले ते आपले वाघे असतात ना त्याला मधून असे कापू घ्यायचे मग त्याच थोडं नॉर्मल असं मीठ म्हणजे असं हे करायचं मग मसा भरायचा मसा भरून जर कराय असल तर तुम्ही अस करू शकता. आणिंिमपल.. च्यांत फक्त का ये ना वांगे.. कापू शकता म्हणजे अस त्याच्यात मसाला न भरता आणि तसच युज करू शकता त्याच्या म्हणजे टाकायला.
ह..
मी अशी करते की त्याच्यात सगळ मसाला वगैरे भरते मग त्याला पर.. घेते त्याला टाकून पाहिले परतल्याच्या नंतर मग ते परत लत साईड ला काढून घेते. मग त्याच्यात मसाला ऍड करते मसाला म्हणजे सगळं हे झाला का परतून.. मग त्याच्यात हेी ऍड करते वांगे.
अच्छा.
हा आणि मग थोडं पाणी टाकायचं कुकर मध्ये दोन तेीन चिट्ट्या होऊन जात. ते.
नाही आम्ही तर ग्रीन भाजी करतो जास्त करून हिरवी. लाल भाजी नाही करत.
मग मी काळी भाजी करते मी पण जास्त करून लाल करत नाही म काळीच भाजी.. ची रेसिप सांगितली तुम्हाला आता मी.
नाही आमची तर हिरवी भाजी खूप आवडीने खातात.
अच्छा शंगदाने टाकून का.
हो.
शेंगदाणे टाकून आणि अ हिरव्या मिरच्या कोथंबीर..
हा ते वाटून असत ते भरतायत आणि मग.. ती भाजी करते.
अच्छा.
हम्. बाकी!
बाकी तुमचं सांगा बोघा काय चाललंय.
काय नाही आता तर मी सध्या तर केक शिकते.
अच्छा केक शिकताय का कस बनवणार आहे. तुम्ही केक मला सांगसाल का.
हा केक म्हणजे तुम्हाला बिस्किटच बनवायच असेल.. त्याचीी पण एक वेगळी आहे. आणि परत रव्याचा बनवायचा असेल तो पण एक वेगळा आहे.
अच्छा बणती तुून नेमका कोणता.. ते बिस्किटचा करताय की रव्याचा करताय.
अ रव्याचाच करते मी.
हो हो.
रव्या रवा असा घ्यायचा दुधामध्ये थोडसा भिजत.. ठेवायचा.
काही भाजून वगैरे नाहीयचं.
नाही नाही कच कच्चाच घ्यायचा. हा त्याला थोडस दुधात भिजत ठेवायचा.
हम्म हम्म.
मिल्क पावडर टाकायची कोको पावडर टाकायची.
हम्म हम्म.
आणि ते जरा बॅटर नीट करून घ्यायच त्यामध्येध्ये एक इनो टाकायचा.
हम्म.
ते जरा सगळं मिक्स करून घेतल्यावरती गॅस ववररती एक आपलं असं भांड ठेवायचं नाही त.. आपण ओन म पण ठेवू शकतो हा त्याच्या.. खा मग ते ठेवायचं थोडस जर वाफ येत असेल तर त्याच्यामध्ये आपलं.. ते बॅटर ठेवायचं.
हम्म हम्.
आणि मग त्याला तिस का थर्टी फाय मिनिट जरा पकवून द्यायचं
हम् हम
ते झालं की मग तुम्हाला चॉकलेट वाला हवा असेल तर आपण च चॉकले कापून थोडस वितळून त्याच्यावरती टाकू शकतो नाहीतर आपला तसच खायचं असेल तसच मण छान लागत ोक असं काही नाही तुम मला कोणता आवडतो भिना चॉकलेटचा का चॉकलेटचा
मला चॉकलेटचा आवडत मी हॅप्पी हॅप्पी ते हॅप्पी हॅप्पी नसतात हा बिस्कीचा पोडा मी तिचा पण केक बनवला होता म्हणजे ट्राय केलं तर बर खू फर्स्ट म्हण तेे सगळं ते दुधात मिक्स करून घेतलं होतं मग विण वगैरे टाकला होता थोडीशी साखर दते हो ते तर ऑलरेडी ती बिस्किट गोडच असता पण मग नॉर्मल थोडी साखर टाकली होती मी आणि मग कट बरयानली होती मग त्याच्यात थोडेसे म्हणजे ते पकून झाला का पुन्हा मग त्याच्यावर ते टाकलं होतला अ अ कट करू
बाकी तुम्हाला काय आवडतं स्वी म्हणजे गोड पदार्थ जास्त करून
हॅलो गोड पदार्थ मला मला गोड पदार्थ आवडतच नाही मुळातच मी खातच नाही मला तिकड जास्त आवडतं व मला तिकड जास्त आवडत हा तोरपाड खाते मी पण मग जास्त नाही खात मला तिकडडे जास्त आवडत मी माझं तिकड जास्त फेवरेट आहे अ मला गोड पदार्थमध्ये काजू पतली आवडते
होा
आणि अजून गुलाबजामुन पण आवडता
म्हणजे आवडतं तुम्हाला बरेपैकी तरी गोल्ड
दोन आवडत फक्त दोनच वस्तू आवडत बाकी नाही आवडत
तुमच्या बाणाला आवडत
माझे बाळा सगळे खात गोड तिखट सगळं फेवरेट आहे तिचं तिचं जास्त करून चिकन टिकका पप फेवरेट आहे नाही फेवरेट चिकन टिक्का नाही आवडतो तिला चिकन टिक्का बिर्याणी म्हणजे नॉनव्हेज आहे ना ते सगळं आवडतं तला फीश वगैर पण नावडतो
चांगलंय नॉन व्हेज खाल्लेलं थोडस ताकत येते
अंड पण आवडत
ह
अंडा पण सगळं फेवरेट तिला सगळंना अंड्यास बॉइल करून आवडतं
हा छान ते बॉइल करून खाल्लं की थोडीफार एनर्जी नाही ते ताकद येेतेच
हा
बाकी तुम्हाला काय आवड अजून असं घर बसून काय करायला आवडतं. तुम्ही शिवणकाम करता का.
शिवण काम नाही करत मी पण मग असं. पायपुसणी वगैरे बनवायला हाताने विनायला खूप आवडते मला.
ह.
आणि म्हणजे ते दोऱ्याना पण शिवू शकते दोन तीन प्रकार आहे त्याच्यात. कोणी कोणी हात. त्याने बी म्हणजे दोऱ्याने शिवून पण ते पाईपच बनवू शकत म्हणजे साडीचे वगैरे तीन. करायची.
हम्.
तीन म्हणजे तीन ये रेशन नसता का.
हा.
अे दोरी सारखे बनवायचे तीन आणि त्याच्या शि वेणी घालत.